हा आवाज यायला काय
हा आवाज येतोय
हम्म काय क आलंस
काय नाही बघ बसले
जेवलीस काय
हो जेवली तू जेवलीस?
होय होय मग आज काय मेनू?
आज काय मेनु! वांग केलत भरलं वांग केलत.
हा हा हा. तुमच्या शेतातले आहेत का वांगी?
शेतात नाही लावलीत आम्ही वांगी.
नाही लावलीत?
नाही गवारी लावली.
होय आणि काय काय केलंय रानात?
गवारी, काकडी. केलती.
काकडी केलती.
म्हणजे काकडी लावली.
म
आता नाही नाही बाजार. नाही विकत आम्ही घरातच खातो एवढं नाही लावलेलं तेवढंच थोडं थोड लावलेलं.
हा ह ह हां आणि काय भाज्या वगैरे काय लावलाय की नाही आता?
लावलं ऊस लावलं.
हा हा हा हा हा हा. म. न वगैरे करायला घेतलाय सग नाही?
रान वगैरे नाही करायला घेतलं आहे आमचं आहे तेच हे झालं.
हम् हम हम् हम
रानालाला झट खटा. पटी करायला लागता.
हा हा. आता मी हे केलेलं बघ आपलं बिर्याणी केलेली चिकन.
होय कधी? हॅलो?
हॅलो?
हां बोलकीे.
ह ह. तेच आता बिर्याणी. ते जेवलात
हम्म जरा आवाज दे ना ग जोरात बोलते.
आवाज येईना झालाय.
हा आत्ता आला. जरा जोरात बोल हळू आवा आवाज यायलाय मला काय ऐकू येईना.
हा हा तू करतेस कि नाही नॉन व्हेज खातेस की नाही.
होय खातेय की
हा हा हाय तेे काय बनवायला बिर्याणी वगैरे
करतेय की तू कशी करतेस.
मी होय अ अ आज मी बटर चिकन आणि बिर्याणी केलेली आहे बघ.
हम्म हॅलो हॅलो हॅलो आवाज आवाज यायलाय का‌?
हा यायलेत.
हम्म अ हे बघ किती किलोची करणार आहेस अर्धा किलो एक किलोचे
एक किलो अर्धा किलो आमच्यात नाही पुरत
मग दोन किलोची सांग पाहू.
हा चालल ना.
अ दोन किलो दावतच तांदूळ घ्यायचं
हम्म
आणि दोन किलोला आपल्याला एक किलो तरी चिकन पाहिजे.
हा
मग त्या चिकनला चार टेबल स्पून आपलं आलं लसूण पेस्ट घ्यायची.
हम्म
ती त्याला लावायची अ पहिला चिकन धुवून घ्यायचं. म ते चिकन धुवून घेतला त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही काय चिकनमध्ये त्या आणि आपल्याला रस करायचं असेल तर रस्स्याला त्यातलं जरा वेगळं चिकन शिजवायला ठेवायचं. आणि मग ह्याला चिकन धुवून घेतले की नाही त्याला आपण आलं लसूण पेस्ट लावायची त्यानंतर बिर्याणी मसाल्याचं एक पॅकेट थोडा गरम मसाला अ त्यानंतर आपल्याला चिकन मसाला लावायचा ऐकतेस ना.
होय ऐकायले
हळद अ त्यानंतर मीठ टाकायचं थोडं कसुरी मेथी दही चटणी आणि दोन मिरच्या असतात की नाही हिरवी मिरची ती मोडून त्याच्यात टाकायची. आणि ते मॅरीनेशन करायला ठेवायचं अर्धा तास, किंवा पंधरा मिनिट. आणि. अहं. पंधरा मिनिटांनंतर.. आपलं अं जाड बुडाच पातेलं घ्यायचं. च.. आनी ते भात, तांदूळ घेतले कीं नाही, तांदूळ ऐशी टक्के पाहिलं शिजवून घ्यायचं.
हा..
फक्त पानी घालून शिजवून घ्यायचं, आनी मग ते शिजवून घेतल्यानंतर आपलं हे, अं पातेल्यात तेल टाकायचं, त्याच्यामदे अं खडे मसाले टाकायचे. जसं की, लवंग. लवंग, दालचिन, चक्रीफूल अं तमालपत्र, थोडं जिरं, अं मोठं... आ वेलची, त्यानंतर लहान वेलची, मिर, हे सगळं तेलात भाजायचं चांगल. आणि.... हे भाजल्यानंतर म ते त्याच्यात
आणखी कोणाला माझा नंबर दिलायंस का तू?
नाही नाही ऐक. आणि मग ते त्याच्यात चिकन टाकायचं तेलात आणि ते.... अ एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं तसंच.
हा..
हं, मं जरा अडचकच्च जे शिजलं किनाय, मं ते चिकन बाजूला काढायचं, त्यातलं थोडं चिकन बाजूला काढायचं, असं एक लेयर पहिला थोडासा चिकनचा त्याच्यात ठेवायचा थोडासाच. आणि.. थोडासा ठेवायचा मं त्याच्यावर आपन भात तो शिजवून घेतलेला हाय कीं नाय, ऐशी टक्के, थोडा तो त्याच्यावर भात तो पसरवायचा. त्यात मं भात पसरवल्या नंतर आपन... फ्राय केलेला कांदा घ्यायचा मं तो त्याच्यावर कांदा पसरयचा. त्याच्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. मं थोडं आनी शिजवलेलं ते मटण हाय ते चिकन आपण त्याच्यावरती टाकायचं. त्यांच्यानंतर परत अनिक भाताचा लेयर, असं आपल्याला जेवढं लेयर भाताचे पाहिजे तेवढे लेयर भाजी करायची चिकनच करायच, आणि मं त्याच्यानंतर थोडा कलर सोडायचा कलर. दुधात.. थोडास कलर टाकायचा, आणि बाजूबाजूने त्याच्यामध्ये सोडायचा. थोडा - थोडासाच. ऐकतंस ना, हॅलो! हॅलो! हॅलो!
हां, बोल.
हा, मग.. त्याच्यावरती.... झाकण ठेवायचं त्याची तं वाफच जाऊ द्यायची नाय. आणि एकद मंद आचेवरती गॅस ठेवायचा.
हा.
आणि एक पंधरा वीस मिनिट बारीक गॅसवरच ठेवायच ते. एकदम बारीक. त्याच्यामध्ये पाणी वैगरे काहीच घालायचं नाही. हा एकदम मंद आचेवर तं.. शिजल्यावर आपल्याला थोडंफार समजतंयेच कीं.
हो.
तर करपाया लागलं खालन, जर करपाया लागलं तर... तव्यावर तवा ठेवायचा गॅसवरती. आणि तवा गरम झाल्यानंतर न त्याच्यावर ते पातेलं उचलून ठेवलं तरी चालतंय. हं.. असं करायचं आणि त्याच्यानंतर मग अ बटर चिकनला, चिकन मॅरीनेशन करण्यासाठी त्यात जरा बटर, अ.. त्यानंतर मसाले टाकून ते शिजवून घ्यायचं पाय पाच - दहा मिनिट फ्राय करून
हा...
आणि आपलं काजू, कांदा, टोमॅटो, आलं लसूण. आणि कोथिंबीर. हे मिक्सरला बारीक कराय च नी.. ते त्याच आपन कसं सुकं करतय तसं करायचं
चालतये की
ह्म छान लागते बटर चिकन एकदा खाऊन बघतू अ मस्त लागते
फोन करते
मी नेहमी करतोय सारखं करतोय
मी चालून तेव्हा तुला फोन करते
हा हा हा नाही तरी पण लक्षात ठेव
हा, आहे लक्षात आणि नाही समजलं तर पण
हा हा हा, नाही समजलं तर कर मिन्स सांगतो मी. हम् मग दुपारी आता झोपतेस कि नाही?
नाही, आता ऑनलाइन क्लास जॉईन करणार आहे, क्लास चालू झालाय.
हा हा हा हा हा हा.
म आता तुझ्या संग थोडं दोन मिनिटं बोलते.
हा हो हो हम्म चालेल की.
मग ठेवते आणि मग बोल करते. हॅलो. हॅलो. हा आवाज मध्येच रेंज जाते काय?
हा होय मला पण ऐकू येई ना, क्लास किती ते किती असतोय?
क्लासेसच काय टायमिंग नाही आहे त्याला
हा हा हा हा हा हा.
ऑनलाईन आहे त्यामुळे ते कधी पण लाईव येताहेत.
होय आणि मग आपल्याला म ते कस कळणार आपण त्यांनी
नोटिफिकेशन प येते.
हा हा.
दिवसभर ते चालूच असतात.
व्हय.
हम्म.
हम्म हम्म हम्म बरं बरं मग काय चांगलंय कि. कधी पण आपण जॉईन नाय खरं वेगवेगळ असणार की क्लास
होय वेगवेगळ्या विषयांचं वेगवेगळं असतं.
हा हा. हम्म चांगला अभ्यास करत जा.
हम्म वेळ भेटल तस करतोय मी
भरत राहायचं
होय तू आणि दे की अपडेट मला.
हम्म. चालेल, अभ्यास कर मग क्लास जॉईन कर. हम्म, ठेऊ का?
आठ आहे.